हॅलो हॅलो हा हो येतोय, येतोय जेवला?
हा झालं बघा तुमचं?
हो नाही अजून आता जेवायचं दीडला
हा हा तुम्ही वेळानं जेवता नाही का होय होय. आमची आवरली बघा कामं
हा हा हां आमचा पण आवरला आता जेवायचं तेवढं आहे. आता दीडला जेवायचं मिस्टर जरा बाहेर गेलेत, ते आले की जेवायचं..
हा हा.
हम्म तुम्ही काय करताय?.
काही नाही बाळाला घेऊन बसले होते, तोपर्यंत तुमचा फोन आला..
हा हा शांत आहे ना मुलगा तुमचा आवाज नसतोय त्याचा.
होय होय मुलगा शांत आहे, मुलगीच तेवढी वांड आहे.. होय गेलती.. बारा वाजता सुटते नाही का?.
आज शनिवार.
शनिवार आज.
होय होय होय आमच पण आता येईल एक वाजता येतोय देवघ.
होय का हा हाय शे तिथून.
नाही आहे एक पाच दहा मिनिटात येतय की.
होय का हा हा.
परत येऊन जातोय तजो तो. येतोय लगेच असं काही नाही सोडा वगैरे लागत नाही ना. तेलाता हम्म.
काय नाही का.
हो आता दुसरीला आहे ना.
हा त्यामुळे.
हम्म. बाक्यांनी काय म्हणताय पाऊस वगैरे आहे काय तिकडं.
होय आहे झिरमाट आहे तुमच्या इकडे.
अ जरा कालपासून लागायला लागलाय पाऊस मोठा आहे आता जरा उघडलाय. पण मोठा होता सकाळी पण पडला एकदम मोठा आला.
हो इिथं काही एवढं नाही सोडा काल पण. पडल्याला काल जोरातच होता दुपारी थोडा त्यानंतर सकाळ. पासून थोडं येऊन ये जा करायला लागले एवढं काही जोरात नाही.
नाही हा हा आभाळ आहे की ऊन आलय.
आभाळच आहे.
हो काय इकडें जरास ऊन पडतंय एकदमच आभाळ येते एकदमच पाऊस पडाला असं व्हायलय.
हा हा हा.
हम्म त्यामुळं बाकी. कणकंटा आल्यासारखं झाले वातावरण बघून. फ्रेश वाटत नाही हा.
होय हा ह. त्या आणि.
आणि काय नाही बघा.
हा हा होय बोलाय लागले. ह.
बाकी आणि का स्वयपाक काय केलता आज मग.
स्वयंपाक भाजी केली ती शेपूची. चपाती डाळ. आणि ते दिडकीची शेंग. हा ते खळतात.
तर ढेकर तेच येतात ना त्या तुम्ही काय घालताय का वेगळं.
नाही नाही मी हे घालतो डाळेतण घालतो दुसरं काही नाही घालत.
अ हा कांद्या घालून करताय काय तुम्ही.
होय होय तुम्ही कसं करता.
आम्ही लसूण घालून करतोय हो लसणाची फोडणी असत्या आणि एक. ज मग त्याच्यामध्ये ते शेपू खाल्लं की कसं ढेकरतेच येते म्हणून ना कोण म्हणजे कोथिंबीर घालते नाहीतर मग गोळाचा खडा घालतात होय होय
गकही गलात
हा हा हां जे ते ढेकर येताना सारत तसच हे येते ना त्याच्यामुळ ते घालतात हा
तुझ्या भाजीन मुळ नाही पचनक्रिया लवकर होते
होय
होय होय शेपूची भाजी पचनाला चांगली आहे
आमच्यात फक्त मेथीची भाजी तेवढच खातात बाकीची आणि तांदळीची म्हणा शेप अ लाल पोकळा वगैरे असलं खातात त्याची खायलाच बघत नाही शेपू हो ते ढेकरऱ्या म्हणतात ना तेचच तेचच येते ढेकर म्हण नको म्हणतात होय
आमच्यात खातात सगळ्या भाज्या खातात आमच्यात पालेभाज्या लागतात
हा हा म्हणजे मुलाला हा पालकचे पराठे पण चांगले होते तर ना पलक पुुरी बणा हम छानत ते पण
तुम्ही अंडी खाताय
नाही हो नॉनव्हेज काय खहीत नाही माझ मुला खात
काहीच खात हा हा त्याला मग पालक कांडी करून देत जावा की छान लागतय ते पण
ते कसं करायचं असते
आपलं पालक असत की नाही ते आपण व्यवस्थित हे करायचं म्हणजे धुवन त्यान घ्यायचं त्याला
हां
आणि उकळ पान गरम पाण्यात उकळायचं ते भाजी हा ते मग पालक काढायच पकळ्यावरती भाजी तेवढं काढायचं ते पाणी हे कर घ्यायचं नाही टाकून द्यायचं ते पाणी मग ते पालक असते की नाही मिक्सर लावून बारीक त्यात हिरव्या मिरच्या
हमंन
किती तिखट लागतं त्या हिशोबनतात हिरवी मिरची टाकायचं
हम्म
कोथंबीर अ आलं लसूून
हम्म
थोडं जिरा टाकायच आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं ते त्याच्यानंतर हा अभेस वेर आणि अंडी असते की नाही उकडायचं
हा
अंडी उकडून त्याच्यानंतर साल काढून त्याच अंडीच कवच काय म्हणतात तुमच्यात तेच की कवर हा ते काढून मग अंडीला चिरा घ करायच्या चिरा घालायच्या चिरा पाडायच्या आणि ते तेलमध्ये फ्राय करून घ्यायचा अंधी हळदी थोडं मठ टाकून फ्राय करून घ्यायचं मग त्या आणटी साईड ला काढा यचं
हा
त्याच तेलमध्ये थोडा आणि तेल टाकून थोडा कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली
हा
परतून घ्यायच मग ते शिजल्यावर प जे आपण वाटण केलं म्हणजे पालक ते वाटण त्यात घालायचं आणि ते शिजवायचं त्यात थोड गरम मसाला पण टाकायच हम् अ अंडी हा हा हा हा पालकांडी करून घ्यायचं
हा हा म्हणजे मुळात म्हणजे आम्ही घरी बनवतच नाही हो असं आहे अंडी वगैरे ना हा
हां हां
कधीच काय नाही आईच्या घरी पण नाही आणि इथं पण नाही हा हा कसा शेजारी वगैरे करतात ना ते देतात त्याला बोलवतात अंडी वग वैे के की मटन वगैरे खातो तो मिस्टर पण खातात पण आम्ही असं घरात काय आणत नाही हो
कदी हा हा हा
त्याच्यामुळे एवढं काय आयडया नाही त्याची ते म्ह म्ह ते तुम्ही हिरी ग पालक प आपण पालक पनीर पण करत क मी अंड्याऐवजी पनीर घालतय आ म्ही हा घालतय एवढच फरक आहे
आमच्या तथं कमनूरजी उरुस असतात क नाही पूर्ण शाकाहारी असते उरुस
होय
होय होय पूर्ण शाकाहारी आमच्यात मटण बिटन काही म्हणजे काहीच चालत नाही आहेहो
अ गव आहे भार की मग दर्गासून नाही
होय दरा म्हणजे कसं अ ब्रॉन साब आणि जि पीर असं दोन आहेत एक जैनांचा आहेत म्हण मला ण ऐकून माह आणि हच मग ते दोन्ही मित्र आहेत म्हण
अच्छा
मग त्यांनी खात नाहीत म्हणताना आमच्या ह्याच्यात पण खातच नाहीत म्हणजे ते देव पण पाले हा आणि जर गुरुवारी पण खात नाही आमच्यात
हा हा हा हा
गुरुवारी खातच नाहीत आमच्यात पूर्ण बुधवारी काय असेल ते हे करायचं असेल जरी शिल्लक तर फ्रीजमध्ये टाकायचं त्याला हातच लावायचं नाही
गुरुवारचं
होय गुरुवारच आणि उरसाला तर काय शाकाहारीच पूर्ण शाकाहारी आम्ही पूर्ण शाकाारी होय होय होय मलिदा कधी आदल्या दिवशी संदल असते म्हणतात बघा
हा
त्या दिवशी मलिदा आणि भर उरुसचते ग नाही त्या दिवशी मग साकाारी चपाती मग पालक पनीर मटर मटर पनीर ते भ हा भजजी कांदा सॅलड सॅलडमध्येध्ये कांदा बीट ते टोमॅटो ते घालून ते कर तो डाळ करतो शेवगीची
हा हा हां
त्याच्यानंतर आणि काय काय अ गोड मध्ये आणतो फ्रूटखंड वगैरे सगळी येडबडते होय फ्रूट ख बाहेरून आणतो बाकीच सगळं मग घरी बनवतो हम्म असं असते खरं ते कसं आपल्यात कसं म्हट नसलं की कोणत्यो
हम्म अ आपली ह्याची खि काय सुरकुरमाग िर खीर करतात ना तुमच्यात हा हा हां ती कशी करताय स, हो दुधाची खीर, हा, हा, हा,
दूध, आम्ही काय करतो, दूध आपण घेतोकानी, त्यात थोडं पाणी घालायचं. आणि ते उकळून घ्यायचं, पहिला पूर्ण दूध
हां,
हॅलो? हॅलो?
हा आयकू यालय की, हॅलो?
हा, हा, ते दूध उखाळून हा, ते दूध उ उखळु न कोण घेतले कानी,
हा,
त्यात साखर टाकायची, ती साखर पूर्ण असं दूध मध्ये शिजवून, घ्यायचं पहिला,
हां,
तुमच्या हिशोबाने साखर, म्हणजे तुम्हाला किती गोड लागते त्या त्या हिशोबने तुम्ही टाकू शकता, साखर तुम्ही किती खीर करणार आहे? करणार आहे, त्या हिशोबानं. मग ते साखर शिजली, पाक वितळली की नाही, साखर शिजायला पाहिजे पूर्ण असं. म्हणजे ते दूध मध्ये, अस वास येत नाही साखरेचा.
हॅलो? हॅलो? हॅलो!
त्याच्यावर
हॅलो? हा आवाज येतोय? तुमचा आवाज येत नाही, आहे मला हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो! आवाज का येत नाही, हॅलो!